हॅलो.
आ जेवण झालं काय?
हो झालं.
हम्म काय करता?
काही नाही कॉल आता, हेच कॉलवरती बोलणं चालू आहे.
हां हा हा आता नवीन आहे का तुम्ही?
हो नवीन आहे.
अच्छा हम्म ह् तिकडे काय गणपती वगैरे असतो ना.
हो गणपतीचा उत्सव खूप असतो इकडे.
खूप मोठ्याने असतो हा हा.
हम्म.
ह. आणि काय म्हणताय मग गणपतीत मिळ घरी बसवतात का?
हो बसवतो.
हां हा.
हम्म.
बाकी मग आणि कुठलं सण करताय तुम्ही कशा
श्रावण महिना हा सण याच्याबद्दल माहितीवरती बोलायचय आपल्याला.
हा हा बोला की काही असं काय नाही कुठलं.
श्रावण महिन्यातला महत्व म्हणजे, पावसाळा आणि निसर्ग. हिरवागार असतो मन प्रसन्न शांत असत. भगवान शिव, विष्णू, माता लक्ष्मी यांची उपासना जास्त. जाते याच्यामध्ये श्रावण महिन्यात जास्त करून भगवान शिवांची उपासना जास्त हा.
हो तुम्ही करता का सोमवार वगैरे?
हो सोमवार, मंगळवार.
हा हा हा तिकडे काय मग मंदिरात वगैरे जात अस सोमवारचं?
सोमवार हो मंदिरामध्ये जाणं घरी पूजा करणं
हा हा हा होय श्रावणात छान वाटतय पण सगळं असं सगळे सगळे
यात-अ यामध्ये कसं असतं अ अनेक यामध्ये भ भरपूर प्रमाणात व्रत वैकल्य केले जातात. उपवास केलं जातं दान केले जातं हा पूजेला खूप महत्त्व असतं.
हम
हम्म नवीन पीक येतात. म्हणून शेतकरी वर्गासाठी आनंदाचा महिना असतो तो.
होय होय. आमच्या एक.
श्रावण महिन्यातले प्रमुख सण सोमवार मंगळवार शुक्रवार.
होय सगळेच उपवास करतात त्यावेळी शुक्रवार वगैरे सगळे करतात. जास्त कुठले आणि आपले जे कुलदैवत असतात, वगैरे तिकडे पण जाऊन यायचं वगैरे असं. श्रावणात असतय चालू हम्म हम्म. मग तिकडे मंदिर वगैरे पण मो मोठी मोठी म्हंटलं तर नागपंचमी वगैरे होय होय सुरूच ना आता ते एकदा चालू झालं की होय पूजा वगैरे
नारळी पौर्णिमा रक्षाबंधन गोकुळ
हो सगळे सण छान असतात श्रावणात श्रावणात सुरूच असतात सगळे पूर्ण महिना भर चालू असते
गोकुळाष्टमी कृष्ण जन्माष्टमी
हो मग तुम्ही
सेलिब्रेट करता
हो पोळा हो
हम् हम्
सर्व सणांची पूजा घरी केली जातील
हा बाकी आणि काय आणिक
श्रावण महिन्यात काय खावं याच्याबद्दल म्हणजे उपवासासाठी साबुदना खिचडी बटाटा थालपीठ
हा नवीन नवीन पदार्थ बन
सणांसाठी पुरणपुरी ना च्या वड्या मोदक हो मोदक
ह-आ बाकी श्रावणात असत भरपूर सगळे पूजा केली जाते आ हा देवधर्म भरपूर असतो श्रावणात
हम्म
हम्म सोमवारच्या शेव पासून भरपूर असते होय होय ब तेे तांदूळ शिवमूठ वगैरे असतात ना ते दर चार चया चार सोमवार पाच सोमवार असत म्हणजे चार सोमवार कधी पाच हा-आ असतात हो हो शिवमूठ असतात ना ते तीळ होग जवस जव होय तेच ना हा ते जे असेल ते त्यावेळी पांढरी वस्त पांढरी होय होय पांढरी करतात सोमवारी छान वाटते त्या श्रावणामध्ये
श्रावण महिना हा बहरून म्हणजे पावसाचं वातावरण हिरवगार सगळीकडे
हो निसर्ग पण खूप छान दिसले, दिसतो त्यावेळी हिरवा हिरवा सगळीकडे हो छान दिसत ते सगळीकडेच. बाकी आणि
गोकुळ अष्टमीच्या सणाबद्दल सांगा तुम्ही.
गोकुळ अष्टमीला काय आमच्या इकडे पाळणा वगैरे म्हटला जातो सकाळी. लवकर. जन्म काळ केला जातो ना त्याचा, दहीहंडी फोडली जाते. दही दहीहांडी मोठ्याने के करतात इकडे ठिकठिकानी मंडळ वगैरे असं मोठ ते उभे राहून ते दही हंडी फोड म ते स्पर्धा असतात त्यामध्ये पण. उपवास पण करतात गोकुळाष्टमीचा. तुमच्याकडे करतात का उपवास? हो गोकुळाष्टमी चा उपवास करताना. हा हा क्वचितच करतात ना ते काही जणच असं म्हणजे पहिल्यापासून जे करतात. तेच करतात की उपवास हम्म, छान असतंय दहीहंडी बघायला पण जातात माणसं खूप. तिकडे, गर्दी खूप असते मात्र. ठिकठिकाणी केलेले असतात ना, हो सांगा की.
हम्म, नारळी पौर्णिमा म्हणतात. तिला नारळी पौर्णिमा म्हणजे ही कोळी बांधवांनी अ ते समुद्रात समुद्राच्या ठिका त्यांचा हा प्रमुख सण असतो. आपण ह दिवसाला रक्षाबंधन हा म्हणून साजरा केला जातो आपल्याकड तर ते लोक सम नारळी पौर्णिमेच म्हणजे त्या दिवशी ते काय करतात समुद्र पूजन करतात. श्रावणात समुद्र खवळलेला असतो ना म्हणजे पावसाळा संपल्यानंतर खलाशी मा मारी पुन्हा सुरू करतात ते.
हा, हा,
म्हणून समुद्र शांत राहावा आणि भरपूर मासे मिळावे त्यांना म्हणून ते समुद्राची पूजा नारळ आणि त्याला हे करतात नवीन वर्षाची सुरुवाती कोळी बांधवांसाठी
साठी खूप महत् ह
नवीन वर्षाचा पहिला दिवस मानला जातो त्यांचा. नारळ हे श्रीफळ म्हण श्रीफळ म्हणतो आपण त्याला समुद्राची शुद्धता आणि समान अ अ, ह्याचे सामानाचे प्रतीक आहे ते.
हो नारळी पौर्णिमेला मोठ मोठ्याने साजरी केली जात.
काय करता?
तिकडे खूप मोठ्या, कोळीबांधव खूप मोठ्या प्रमाणात साजरे साजरे करतात होय. त्यांच्याकडे एक अस मोठा उत्सव असल्यासारख अस स्नान करून त्यां म्हणजे नवीन कपडे घालू समुद्र किनार्याचे नारळ, फुले, अक्षध हऊन ते पूजा करतात सण असतो ना
साखरण आणि हो
समुद्राला अर्पण करतात ते समुद्र देव आमचे रक्षण कर अशी प्रार्थना करतात.
होय होय.
कारण त्यांना समुद्रामध्ये अ मासेमारी करावी लागते त्याच्यामुळे त्यांचा जीव त्यांना धोक्यात येऊ शकतो कधी कधी त्यासाठी समुद्राची म्हणजे मासेमारी सुरू करण्या आधी ते प्रार्थना करतात समुद्राला
दिवशी ना.
ह हम्मच्या नारळी पौर्णि म्हणजे रक्षाबंधनच्या दिवशी
दिवशी हो.
हम्म. आणि आपलं रक्षाबंधन म्हणजे कसं असतं दुसऱ्या दिवशी असतं ना पहिली नारळी पौर्णिमा मग दुसऱ्या दिवशी रक्षाबंधन याच दिवशी बहीण भावाच्या अ मनगटावर राखी बांधते आणि बहीण भावाचं रक्षण करा वचन देते. भेट वस्तू देतो आपण एकमेकांना म्हणून याला नारळी दक्षा नारळी पौर्णिमा प्लस रक्षाबंधन असे म्हणतात.
हम् नारळी पौर्णिमा आणि रक्षाबदल तिकडे ती नारळी पौर्णिमा साजरा त्यात आपण रक्षाबंधन साजरी करतो.
हम्म कुठे मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो तो. कुठं म्हणजे कोणत्या भागामध्ये तर मग आपल्या महाराष्ट्रामध्ये समुद्रकिनाऱ्यावर म्हणजे मुंबई, ठाणे, रायगड, रत्न नागिरी, सिंधुदुर्ग.
आणि मुंबईमध्ये म्हणाल तर गिरगाव चौपटी अ वर्सोवा मळ, आरणाळा हे ज्या समुद्रकिनारे आहेत ना. त्या ठिकाणी खूप गर्दी असती इथ अ नारळी पौर्णिमेच्या दिवशी
हम्म. तुम्हाला बरीच माहिती आहे ना तीकडच्या साईडची होय ना. पर तिकडचेय ना तुम्ही हा.
प्रॉपर इकडचेच.
हा तेच ना भरपूर माहिती आहे आम्ही सगळे इकड त्यामुळ आम्हाला तिकड च्या भागातलं एवढं जास्तच माहत नाही ना त्यामुळ
आणि कस आहे नारळी पौर्णिमेचा हा संदेश आहे. अ कि आपण कसं असत. हे कृतज्ञ असलं पाहिजे आपल्या जे वस्तू आपल्याला भेटतात त्याबद्दल. तसं ते कोळी बांधव त्या समुद्राला समुद्राशी कृतज्ञ आहेत की बाबा
समुद्राशी कृतज्ञ आहेत की बाबा तू आम म्हजे त्यांची रोजीरोटी तिथूनच चालते ना चालते हो.
हा तर त्याच्यामुळ ते
हा तर त्याच्यामुळे ते कृतज्ञ आहे की त्या दिवशी त्याची पूजा करतात करतात.
निसर्ग रक्षण कर आमचं निसर्ग तुम आम्हाला देईल. ही भावना त्यांनी अस ते समुद्र आपल्याला अन्न देतो म्हणून त्याप्रती कृतज्ञ व्यक्तता करण्याचा दिवस तो असतो.
असतो असतो हम्म. चालेल मी तुम्ही करा परत मला कॉल.
झाले बारा मिनिटं.
दहा मिनिट झाली की चालते दहा मिनिट.
बरं चालेल मी करते.
हो करा.